हॅलो.
काय करायलाय
काही नाही बसले आता. आवरलं तुमच जेवण
आवरल बघा
हा हा.
काय काय नाही बघा चाललय
हा हा.
काल कॉर पूर्ण आलो आता ऍडमिशनचा जमा करून येतो की सगळ डॉक्युमेंट्स
होय आता कशाला ऍडमिशन घ्याले?
मास्टर्स करणार आता एम बी करणार सोडा म्हणजे मास्टर्स ऑफ आर्ट्स मध्ये करणार हिस्ट्री मधून काल मग दिवसभर त्या कॅफे तच होतो. अऍडमिशन ला प्रोसेस जरा स्लो व्हालती बाहेर आहे की आहे कॉलेज फक्त बाहेर नाही टाकणार आहे शिवाजी युनिव्हर्सिटीला फक्त डिस्टन्स मधून टाकणार म्हणजे फक्त एक्झाम टू एक्झाम यायला लागतं रेवढ्यात रोज जाऊन कुठं जमला आहे आहे एक्सटर्नल टाईप मध्ये टाकले
हा हा मग फी वगैरे कशी आहे त्याची
फी बघा सहा हजार बसते
वर्षाचे
वर्षाची सहा हजार बसते आणि आपण एक्झाम साठी सेमिस्टरला असतात कारण सेमिस्टरच्या फे वेगळ्या असतात व
होय हा हा
हा डिस्टन्स नच बरं पडतय रेग्युलर जायचं म्हणलं तर कॉलेजला कसं होतय लांब पडतेय ना कोल्हापूर आपल्याला
हा हा
आणि रोज जायनं म्हणजे काय शक्य नाही बसच टायमिंग ते जुळायला पाहिजे तिथनं बस चेंज कर करत करत जाय लागत युनिव्हर्सिटी का बस कुठे डायरेक्ट युनिव्हर्सिटीवर सोडत पहिला स्टँड येणार स्टँडवर न मग परत शिवाजी युनिव्हर्सिटी आणि मग इथन परत या आणि दिवसभर कॉलेज करून मग नाही जमत हॉस्टेलस आहेत तिथं राहायला पण कसं असते तुम्हाला माहिती क एक शाणी असते ते सगळे हे भेट
ह
रूममेट जर चांगले नाही मिळाल तर काय करणार त्यामुळे नकोच म्हणलं डिस्टन्सच बरा आपल्याला ते करत करत जरा कस घरात येऊन बघते हिस्ट्री
हा हा एमबी ए ला पण हिस्ट्री आहे
एम बीए नाही एम ए कराल्या एम बीए नाही एम बीए ला काय य हा एमए कराल्या एम बेला हेेत वाक् अह आपला बिझनेस साठी एमबीए साठी हा मार्केटिंग बिझनेस साठी पण एम बीए करायच म्ह सब्जेक्ट सकाळी इंग्लिश मधून सोळा सब्जेक्ट आहेत एक जर इथं राहिला तर नेक्स्ट सेमिस्टर आपल्याला देता येत नाही
हम्म हम्म हम् बीए मध्ये
हो
सोळा
सोळा सब्जेक्ट आहे त
हा हा म्हणजे पहिल्या वर्षापासून
पहिल्या वर्ष नाही दोनच वर्ष असते ते पण कसं होत एकतर करायचं म्हटलं तर त्याला प्रॉब्लेम असा की सगळे सब्जेट इंग्लिश मधलं असू द्यात पण सोळा सब्जेक्ट आहेत एवढे सब्जेक्ट सुटायला नकोत होय एका सेमिस्टरला सोळा कधी सोडवणार आहेसा एखादा का होईना राहणारच ना आपला पण त्यात रिस्कच नको म्हणताना मग मी काय केलं डायरेक्ट एमएला टाकून टाकलं एमबीएच चालू होतो डोक्यात पण एमबीए करायचं म्हणलं तर रेगुलर आपलं कॉलेज करायलाच पाहिजे मग त्याला डिस्टन्सच नाही चालणार आम्हाला रेग्युलर नाही जमणार ना हाय ते यातनं वेळ मिळना बघतायसा
होय ह
त्यामुळे मग एम ए ला टाकले एमबीएला सोळा सब्जेक्ट नाही सुटायचे
हो ते जा आणि जरा टफ असते ते
टफ असत म्हणजे बिझनेससाठी अस ना मग मार्केटिंग आपल्याला जमल पाहिजे ना व्यवस्थित.
होय मार्केटिंग परत ते कम्यनिकेशन स्किल ते पण सगळ असते त्यामुळे
ते पण पाहिजेच आणि मेन म्हणजे कसं होतंय माहितीय काय? आपल्याला त्यात करायचं म्हणलं तर त्यानंतर आपल्याला एखाद्या कंपनीमध्ये जाऊन ते काम कराय लागतो एक महिना इंटरन एंटरनशिप असते. बरं एक महिना काहीतरी, एक महिना का सहा महिना अशी काहीतरी असत्या. त्यात पास होण्यासाठी लास्ट इयर ला. मग ते आपल्याला दुसऱ्या हेच्यात जाऊन काम करायचं म्हणलं तरी, ते जमलं पाहिजे ना आपल्याला. एखादा प्रोडक्ट विकायचं म्हणलं तर त्याच्याबद्दल आपल्याला प्रॉपर माहिती घेऊन त्यांना विकलच पाहिजे, तेच तिथंन पास झालो तर ते आपल्याला पास करतात नाहीतर करत ना हित मग लास्ट इयर असते हा लास्ट चेरला सहा म्हणजे पहिले सहा महिने प झाल्यानंतर न असते काहीतरी. सहा महिन्याच असते का एक महिन्याच असते मला आठ माहित नाही. एवढं म्हणजे जास्त चौकशी मी केलं नाही. त्यात करायचं नाही तर कशाला जावं म्हंटलं एवढं
होय म्हणजे ऑनलाइन पण आहे असं बघितलेल मी ते. म्हणजे पुण्यात वगैरे कॉलेजेस आहेत. आपण इथून ऑनलाइन करू शकतो. एमबीए वगैरे.
हो करू शकतोय एक फी जास्त बसते त्याला खरं. म्हणजे आता आपण आपल्या इथं कोल्हापुरात वगैरे म्हणलं असं तर कसं वीसपर्यंत बसत्या, पुण्यात जायचं म्हटलं तर साठ सत्तर हजार वर्षाची फी आहे.
हा हा.
आणि ती फी एकदम भरायला लागते, आपण असं टप्प्याटप्याने भरता येत नाही.
होय काय? हा हा.
आणि एक्झामला आपण जाय तर जायला तर लागणारच. पण त्यांनी काही काम आहे. कॉलेजमध्येध्ये बोलवलं की आपल्याला जायलाच पाहिजे आणि त्यांनी आदल्या दिवशी सांगतात. आपल्याला इथन पुणे लांब आहे म्हणल्यावर आपल्याला रात्रीच ट्रॅव्हलिंग करून तिथं पोचायला लागणार मग. असं होतय. त्यामुळं आपल्याला तेवढ्या लांबचा तर काय आपल्याला झेपत नाही म्हणल्यावर आपण एवढं काय लांब जायचंच नाही म्हणल. आणि आपल्या इथं करायचं म्हटलं तर एक ह दोन कॉलेजेस आहेत.
इकड सांगलीला पण हाय वाढत कुठतरी ऐकलेलं मी एकदा.
नाही सांगलीला आहे पण सांगली हा एरिया जरा अस स येते घरातली नको म्हणत्यात मुलींनसाठी आमच्या घरातल्यांचे मत तर सांगली ह्या ठिकाणी अंदर चांगलं नाही आहे तिथ तिथली कसं होत माहिते, ऑलरेडी बाहेर प्रकारले वाढल्यात कशा कशाच तुम्हालाी माहिती आहे. हो पोरींना त्यामुळे सेफ नाही म्ह त्यांनी त्यात कॉलेजीचं टायमिंग कस आहे माहिती आहे का? एम बी एस साठी सकाळी गेला सकाळी लवकरच दोन वाजेपर्यंत आहे पण तिथ प्रॅक्टिकल वगैरे काय असलं तर मा आणि वेळ होतो. पाच सहाची बस न म्हलं की लई वातावरण तिथलं नाही म्हणून नको म्हणा लागल्यात. आधी कस लॉकडाऊनच्या आधीपर्यंत तिथ कसं पोरी सेफ होत्या. आता सेफ राहिलं नाहीये.
आपल्या एरियात आहे तिकडं. आणि तसं पण कसं म्हणजे सेफ वगैरे ते सगळं बरोबर बोलताय तुम्ही पण आपण पण तशा गोष्टींकडे जर नाही लक्ष दिलं तर मग होते सगळं आपलं आपलं. आपलं स्टडी आणि आपण राहिल तरी पण होऊ शकते.
होय ते बरोबर आहे पण जोडीला कोणतर पाहिजे ओ. एखादी कोणतर पाहिजे जोडीला. एकट नाही जाण बबा जुना
हा हा हा
हम् आपला एरित आपला एरिया तुम्ही किती पण बघा सवय आपल्याला माहित असते कुठं काय आहे तिथं जाऊन सगळं शोधा शोध करत जाणं म्हट र कशाला आणि सांगली जाऊन राहाल तिथ ह होस्टेल नाही आहेत आपल्या कोल्हापूरात कसं युनिव्हर्सिटीला हॉस्टेल्स आहेत. तुम्हाला जर समज लांब पडतल तर तुम्ही भ राहू शकताय फी जास्त बसत नाही सहा सात हजार महिन्याची फि चालत आपल्याला पण येऊन जाऊन झेपत नाही ना
होय होय आणि तसं पण येऊन जेऊन जेवढा खर्च येतोय तेवढा आपण तिथं घालू शकतो
हा येऊन जाऊन खर्च येण्यापेक्षा बसचं टायमिंग आपल्याला फिक्स माहीत नसतंय काहीतरी बसवाल्यांचं वगैरे आंदोलन झालं की बस बंद असतं तुम्हाला पण माहिती आहे माहिती मग त्या महिन्यात आपला कॉलेज किती दिवस बुडतय बघा. त्यामुळे एवढं लांबत दिस नकोच होतं
आणि मग तुम्हाला आणि दुसरं काय आवडते असं करायला
काय बघ आता मला आवडं ड्रॉइंग करायला मला आवडायचं ल आवडाच आता मझं ड्रॉइंग सुटलंय पूर्ण कॉलेजच्या मुळ पूर्ण म्हणजे जवळजवळ आता मी चार तीन पाच सहा वर्षात म बघा तुम्हाला स ड्रॉइंग असं केलं नाही जास्त
हो काय हा हा तुमचा आवाजच नाहीय मला नीट असं हेडफोन वगैरे लावले
नाही नाही जरा वार सुटले पावसाचं वातावरण झाले त्यामुळे आवाज व्यवस्थित येत नसेल कारण रेंजच नाही आहेहं
हा इकडं म्हणजे जरा आता वारं सुटले झालं
तेच वारं सुटले आणि रेंज येत नाही वाऱ्यामुळे काल तर दिवसभर रेंज व्यवथित फोर जी चाललेलं फाय जी चाल नाच
हो
आज तरी त्यातला आभाळ कमी असल्यामुळे कमी असल्यामुळे रेंज तरी यायला थोडारी आवाज येतोय नाही तर काहीच आवाज येतो नवता काल काय बोल
हम्म हम्म मग स्कूलमध्येध्ये तेना अस अ तुमच्या ड्रॉइंग मध्ये ते स्पर्धा वगैरे असल्यावर भाग घेत का क मी कधी
घेत होते की नंबर बसायचा
होय
नंबर बसतेच सांगाल ना नंबर वंबरसायच सगळं बसायचं असं वाट असं वाटत कि तिकडे जर जास्त लक्ष दिलं अस त आता काहीतर वेगळं केलं असत, हा त्यामध्ये काहीतरी करिअर झाल असंत आतापर्यंत कारण ड्रॉइंग चागली होत त्यामुळ मला पटपट पटपट काडाय यचं असं बघितलं शिवाजी महाराज वगरे कस आप आमला ड्रॉइंगला कसं असयचं ह्या महाराजचा फोटो काढा त्या माहाराजा फोटो काढ म्हणजे करा ड्रॉइंग करा असं होतं, महाराजांचे वगैरे स्केच वगैरे मला परफेक्ट जमत होते. आत्ता आता माझं ड्रॉइंग असं पूर्ण सुटलंच असं झालंय आता मला ते पेन्स लकर वळणार नाही हात वाटयला लागलंय.
हा हा तरी पण रोज जरा जरा सवय करून ठेवायची आपल्याकडे जर कला असेल तर त
तेच मी आता तेच म्हणते की जरा आठ दिवसातून एकदा का व्हहिना थोड का व्हहिना जरा जरा ट्राय चालू करावं, मला पहिला सवय होती एकदा जर स्केच एखाद चालू केलं तर ते कम्प्लीट केल्या शेवटायं आणि मग वयचं कंमप्लीट एका दिवसात. आता तेवढं हे होत नाही. आता आज थोडं काढलं की असं वाटत हात दुखतोय असा प्रॉब्लेम येतो या. त्यामुळेच तुम्ही काय करत होता का नव्हता.
नाही मला म्हणजे ड्रॉइंगच वगैरे एवढं काही नव्हतं आवड अस. मग बाकीचे काय आपलं ते रांगोळीच्या, मेहंदीच्या ते तेवढं रांगोळीचं वगैरे प्रत्येक वर्ष आमच्या स्पर्धा असायच्या शाळेत त्यावेेळेला घेत तो रांगोळीत पहिला किंवा दुसरा असायच कायम. आणि बाकी मग काही ते धावणे वगैरे वगैरे ते सगळं असायचे. कबड्डी खो खो हा त्यामध्ये जास्त असणार स्पोर्ट्स मध्ये.
त्यांना ॲक्टिव्हिटी पटदीवशी होती त्या टाईमला कसं हे असतं ना आपलं असतोय त्यामुळं
होय.
लहानपण भारी असतय खर, दहावी नंतर आयुष्य बदलतय.
सगळ कॉलेज स्टडी टाइम सगळं बदलते त्यामुळे सगळ्याच गोष्टी
बदलते म्हणजे अभ्यास अभ्यास अभ्यासचकराय लागतोय जरा इकड हलगर्जेपण झालं की झाल इकडचा स्कोर लगेच खाली येतोय स्पोर्ट्स म वगैरे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही मग
आमचं पण हम्म हम्म आणि असं म्हणजे बाहेर पण जात होतो. स्पोर्ट्स मध्ये असल्यामुळे खेळ तालुक्याला वगैरे खेळायला.
तालुक्या वगैरे खेयला सर्टिफिकेट वगैरे मिळत त भारी वाटत सगळ्यांसमोर आपल्याला असं मेडल मिळेतय.
मम्मा मला आस्क्रीम पाहिजे वाटतील. हा हा गाणी ते हॅलो.
हॅलो.
हां बोला की.
कायमाणे
काय नाही तेच बोलत बोलत जुन्या आठवणी आल्या हाह हा लक्षात.
भारी वाटतेय ओ खर वगैरे लहानपणीचं आयुष्य भारी असते ना आपलं. कोण म्हणत नव्हतं त्या टाइमला जाऊ नकोस इकडे जाऊ नकोस तिकडे जाऊ नकोस. घरातल्यानी पण खेळाय गेय म्हणले की संध्याकाळच्याे येणार नाही माहित असायं आता खेळाय जायचं राहून बाहेर जायचं ण असं वाटतं कशाला जायंच बहेर.
होय चालते आणि करते तुम्हाला
हा हा चालेल
थांब एक मिनिट.